बोल.
काय करालाय?
काय नाही बघ निवांत
हम्म.
तू काय चालय तुझ?
बस.
हा हा हा हा.
हम्म.
कामा आ वढली.
आवरली की
मग कुठं फेरायला बीरायला जाणार आहे याने
फिरायला काय जातोय. घिरून आता झाला आता गेलतो. आता म मे महिन्यात त गेलतो हेला गल्तो रे
कोणीकड?
गणपतीपुळे केलो त्यानंतर न मग इकडे गेलतो. ये आपलं इथं आपलं नवीन झालंय कि ते- पाजर तलाव पाजर तलाव म्हण झालं नाही काय हा तिकड तिकडं. ते पण बघितलं ते पण होय होय मस्त आहे बघण्या सारखं आहे बघ आणि एकदम आपलं म्हणजे काय एक्सपरेन्सिव नाही काय नाही कमी हच्यामध्येच स्वस्तात मस्त. बघण्यासारखं आहे बघ.
अर्जदार आल्यात घे आता लायटिंग तेन दहारू. याला टिकीट आहे ना दहा रुपये टिकीट भारी आहे ते मी कधी गेलो नाही.
हू हू. नाही जाऊन ये की चांगलंय बघ आणि नाईट ला पण छान वाटतंय. आणि काय काल आपलं डान्स, रेन डान्स असल्यासारखं आणि परत कासवाच्या तोंडातंन पाणी पडतय.
हुं
निवांत फिरायच
बर एवढच हाय व्हय तिथं
पण बघण्यासारखं छान आहे हो तेवढंच केलंय पण मिनी गोवा केलंय म्हणजे छान वाट तय ते
हा.
आसं आहे हम् म्हणजे कस तेवढंच जर हुं आसं काय म्हणत्यात ते मन मोकळं वगैरे करायच असल तर, हे करायच असल निवांत म्हणजे कुठ तर इकडे जवळच्या जवळ जायचं असल तर छान आहे बघण्यासारखं. होय आणि वॉटरपाकला एक गेलतो.
हा
हुं ते पण छान आहे वॉटर पार्क होय. परत स्नो पार्क ला गेलतो.
हा
हुं
हू चांगल हाय चांग
तू कुठं गेलतास रे?
मी गेलतो कोल्हापूरला फार्म हाऊस ला.
हा हा
हू
पार्टी वगैरे करायला?
व्हय
हा ते काय मुला मुलांची पार्टी तेन रंगत्या तसं आमचं कुठलं आलय
फॅमिली सोबत जायच मग तुम्ही.
हुं होय. म
मग सगळ बघतलं काय काय ते
काय बाबा आता आता आज केलत भरली वांगी भरली वांगी म्हण णजे काय आता तुला रेसिपी पाहिजे का काय काय ट्राय वगैरे करणार हाईस काय घरात? काय कांदभजी आता जरासं पाऊस वगैरे पडणार म्हण म्हणजे
कांदा कांदा भजीची रेसिपी सांगा.
सांग कांदा भाजी म्हणजे आता हे बघ पहिला कांदा ना स्लाईस मध्ये उभा उभा चिरायचा नाही नाही म्हणता चार पाच स्लाईस म्हणजे कसं उभा चिरायचा एकदम कनी तेज्या पाकळ्या एकसारख्या व्हायला पाहिजे आसं आणि चार पाच कांद घ्यायचे आणि त्यानंतर कांदा असं हे करायचं त्याच्यावर मग आपलं पीठ असतय कणी ते पीठ घालायचं कुठलं डाळीचं पीठ थोडस हा पहिला कांदा सगळा चिरून घेतला कनी त्याच्यामधे थोडंस मीठ घालायचं नंतर डाळीचं पीठ घालायचं मीठ घातल्यामुळ कांद्याला कस पाणी सुडतय म डाळीचं पीठ घातलं की नंतर ओवा हे करायचा क्रश करून घालायचा म्हणजे असं थोडासा चोळून घालायचा म्हणजे एक प्रकारचा वास छान येतोय. म चटणी, हळद, हे घालायचं त्याच्यामध्ये आणि धना पावडर असली तर घालायचं. तांदळाचं पीठ थोडं नंतर सांगते की, सोडा वगैरे घालायचं की, पण नकळत घालायच ओ लई घालायच च आणि मग पूर्ण काय करायचं का हे करायचं म्हणजे मिक्स करायचं. थोडस तांदळाचं वगैरे पीठ घालून डाळीचं पीठ घालून मिक्स करायचं आणि मग पाणी त्याच्यामध्ये काही वापरायचं नाही. ते च्या मधेच म्हणजे हे करायचं आणि जर पाण्याची गरज लागली आपल्याला वाटत असेल लईच कोरड वाटाल तर थोडंस असं शिंपडल्यागत पाणी घ्यायचं. पाणी घेतान काय करतात थोडीशी अशी चिरून जराशी मिरची पण घालतात. असं पण करत्यात. आणि मग थोडस भिजू द्यायचं पीठ एक पाच दहा मिनिटं. दहा मिनटं भिजून दिलं तरी चालतंय भिजवायचं आणि म नंतर मग तेल उकळवायचं तेलामध्ये म टाकायचं मंद आचेवर तळायची भजी. छान होत्यात कुरकुरीत होत्यात.
म्हणजे कमी गॅस करून.
त्यालाच मंदाचीवर म्हणतात रे कमी गॅस करून गॅस करून पहायची म्हणजे लई पण नाही मिडियम.
मीडियम.
म्हणजे एवढी छान लागत्यात आता त पावसाळ्याच्या सीझन मध्ये पण का नाही मस्त लागतात बघ त्याची भजी.
हा
अशी म्हणजे असं खेकडा ची टाईप कशी भजी असत तसं. हा तशी म्हणजे तुमच्या म्हणजे तुला कस आता बाट टीच काय सांगितल तर ते जमणार नाही त्यापेक्षा असच काही तर हे केलात तरी चालतय.
होय.
आणि बाकीच मग काय तुला मॅगी वगैरे येत त्याच ते काय दोन मिनिटात करायच.
आणि काय जमतय मग.
आणि काय मला सगळ्या प्रकारच्या भाज्या जमत्यात.
ह
आता त्यामध्ये आता अस काय.
असं वेगळं काय जमतेय.
वेगळ म्हणजे असं काय आता सांगायचं तुला सगळ्या भा तुला जी रेसिपी पाहिजे ती सांग की, म्हणजे मला.
हम्म.
कुठली रेसिपी वगैरे पाहिजे की काय म्हणजे आता बघ आता मी आज भरली वांगी केलती त्याची पण रेसिपी आहे बघ हा.
आज भरली वांगी स्पेशल.
स्पेशल म्हणजे कसं शेंगदाण्याचं कुट घ्यायचं बारीक मोठ जरा. मिक्सरला फिरवायच मिक्सरला फिरवलं की, त्याच्यामध्ये चटणी, मीठ, हळद कोण कोण जरा खोबऱ्याचा कीस पण टाकतंय. कोणाला जस आवडेल तस टोमॅटो जरा असं बारीक चिरून टाकायचं. जरा कोथिंबीर टाकायची. मग वाटण जरा अस असलं तर थोडासा गरम मसाला टाकला तर चालतोय नाही तर नाही. पूर्ण वाटण एकदम मिक्स करायचं नकळत पाणी शिपडून मिक्स केलं की, वांगी स्वच्छ धुवायचीत वांगी उभी आडवी जरा चिरून जराशी धुवायची आणि चिरायची थोडंच. मग त्याच्यामध्ये भरायचं भरलं कि, मग तेल अ कढईवर तेल ठेवायचं, जिरं मोहरी टाकायची. मग वांगी टाकायची भरून त्याच्यामध्ये. मग वांगी एक दोन-तीन मिनिटं असं जरा असं वापेवर परतल्यागत करायची. त्यानंतर टाकायचं असल्यावर राहिलेल जरा वाटण राहतायच ना आपला केलेलं. ते टाकायचं. ते असं परतलं कि, मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. आपल्याला जसं पाहिजे तसं, पातळ पाहिजे असल पातळ असेल नाही तर मग. जसं घट्ट करायचं मग, पाणी थोडं टाकून.
चांगलं आहे. मग तुम्ही केलेली सर्वात फेवरेट डिश कोणती?
फेवरेट डिश म्हणजे आता मी तर केलेली. म्हणजे शेवगा फ्राय बग.
शेवगा फ्राय हम्म.
म्हणजे ती मला भारी जमते, शेवगा फ्राय. आ.
काय तर नवीन.
नवीनचा विषय नाही, जुनीच आहे पण शेवगा फ्राय मी. केलेली आवडत्या, सगळ्यांसनी, मी केलेली शेवगा.
बर
असं आहे! होय.
हम.
मला जेवण करायला खूप आवडतय.
हम.
म्हणजे जेवणाचे पदार्थ वेगवेगळे. आणि काय?
आपलं आता मी म्हणलं मघाशी म्हणजे. मी चहा पण छान करतोय, जेवण पण चांगलं करतोय. हम्म, तुला चहा वगैरे येतोय का नाही करायला?
येतोय की.
सांग की मग, चहाची रेसिपी कस करतोस तू बघूया.
पहिल्यांदा पाणी हे करायचं. गॅसवर ठेवायचा, गॅस चालू करून. मग त्यात चहा पावडर साखर टाकायची. मग उकळी येऊ पर्यंत हे करायचं.
होय म्हणजे आलं वगैरे काय असलं काय टाकत नाहीसा काय.
अल्ल आमच्या घरात नाही.
अरे नसल्यावर ठीक आहे, या पण आवडते का नाही खरं.
आवडत नाही, जे आधीपासून सवय लागल्या ज्या चहाची ती.
चहा आवडतोय काय?
पाहुन आली तरी आम्ही तेच चहा करतो. होय, पाहुन आलीत तरी आम्ही तोच चहा देतोय.
बघा. म्हणजे आलं वापरायचं नाही, वेलतोडे वापरायच नाही, मग त्याला कस चव येणार चहाला.
चव यासाठी कोण प्यालय.
ते राहू दे पण दूध वगैरे काय टाकतायस का नाही, का फक्त.
त्या आमच्यात कस, आधी दूध वाटीत काढून ठेवतात, मग तेज्या वणच्यावा द
हा, हा, हा, हा. असं आहे पद्धत मग वेगळेच युनिकच पद्धत आहे की चाहची आमच्या तस चा करत नाही आम्ही.
जास्त उशीर कस आमच्यात कस तुम त तेवढंच कप मोजून करत आजचेला. आमच्यात तसं नाही आमच्यात जास्त चहा घेत्यात. मग त्यामुं कसं आहे थोडं
नाशत्यासारखं खय हे करायचं काय.
हो थोड्या थोड्या वनत आहेत. म्ह त्यात द खाला नाहीता वीष हो तर होते. ते असं म्हणत्या. म्हणून त्या आत आम्ही दुध घालत नाहीत.
मग तुम्ही कसं म्हणजे कोरातच्याचा बितायचं काय.
नाही नाही दुध घालून पिते की.
दूध काय असं काय लांब असते घालायचं.
ते ना वाटीत वाटत खप- पहिला दूध घालताय मग त्याच्यावर चाओतताय आणि हा आहे तसा कोरा ठेवताय काय.
कायला.
वाटीत पहिला दूध घालून मग चावतताय मग हा तसा कोरा ठेवताय काय. तुमच्या हा चांगली टेक्निक आहे की म्हणजे तुमची म्हणजे काय म्हणतात ते
आं. व्हय व्हय.
हम्म. हम्म मग.
ह काय.
म्हणजे अशा प्रकारे पण एक एक चहा होत्या आता मी तर ऐकलेला कि चहा थोडस पाणी घालायचं थोडी साखर थोड अ चहा पावडर एक एजण ती गुलाबची पा ह ते तर आहेच सोडा आणि कायती अ आलं वेलदोडे
मग बिना दुधाला पण चा होऊ शकतो इत की. पंजा च्या घरात दूध आहे ते दूध टाकणार त्याच्या घरात दूधच नाही ते दूध टाकणारच नाही.
होय ते तर आहेच. सड आता काय प्रत्येक जण दूध आणून चाहा हे करते सोड एक एक जण गुलाबाच्या पाक्या वगैरे ते पण टाकून चाहा करतात. म्हणजे असं पण मी चाहाच बघितली
ते आता कुठं टाकत तर बघाय पाहिजे.
होय. गुलाबाच्या पाका येत आपण करतात माहित आहे का नाही तुला
एवढं टाकत बसाय वेळ कोणा आलाय.
होय वेलदोडे परत अ आलं हे पण शटून टाकत्यात हम्म.
त्या गुलाबाच्या फुल आणि ह्याच्यात चाय बिल नवीन
हम्म ते तर आहेच.
पाहुनाला काय खुश करायचंय पाहुना असं म्हटलं तर मग चार दिवस आणि राहील.
होय ते तर आहेच चहा तुमचा हातचा चांगला आहे म्हणून
हम्म.
बाय.
आल ते चाल